हा येतोय का आवाज.
हा येतो की, तुम्हाला येतो का माझा.
हो हो येतोय..
हा हा जेवला.
हो झालं तुमचं झाल का जेवण.
नाही आता करायचं आवरलंय सगळं आता जेवायचं बाकी आहे.
हा हा...
हा काय करताय जॉबला जाताय की घरीच अस ताय.
घरीच हाय काय नाही जॉबला नाही. नाही नाही तुम्ही.
आम्ही पण घरीच असते लहान बाळ आहे माझं अडीच वर्षाच्या आहे मुलगी. त्यामुंळे नाही बाहेर जात. कधी शाळेला गेले की जायचं आपण पण बाहेर.
तेच कि माझं पण बाळ लहान आहेम्हणून हो त्यासाठीच.
हा हा किती वर्षाचा आहे.
ती साडेतीन वर्षाची आता.
अ शाळेला जाता का मग.
अजून आत्ता घालावं म्हटलेलमी.
हा हा...
अजून तर घातलं नाही अजून घालणार आहे आता.
ह आमचं पण तेच झालंय घालायचं होतं आपण घरचे म्हणतात राहू दे एक वर्ष. एकदा काय चा झालं की मुलांचं काय बंधन असते. ते आयुष्यभर चालूच त्यामुळे एक वर्ष ते राहू दे म्हणून.
हम्म आता काय दोन-दोन वर्षाला शाळा चालू झालेय.
होय परवा आलेच होते ते घ्या म्हणून ऍडमिशन फी पण त्यांची भर पुरे असतं लहान मुलांचं तरी काय बोलायचंच काम नाही केला पण नंतर.
तेच की आणि फी पण जास्त आहे आता कमी नाहीच कुठेच.
होय कुठेच की कमी नाही जास्तच आहे.
हा आणि हे तर लेकरं काय शिकणार आहे एवढं म्हणजे.
आता आपलं ते आपलं घरी राहून वगैरे नाही ए बी सी डी वगैरे आपण स सादं सादं सगळं शिकू शकतोय. तेच शिकवणार ते पण मग.
हा आणि फी मात्र एवढं.
हो तेच की एक तासभर घेणार खरं फी जास्त भरून घेणार आपल्याकडून.
तेवढच
हो.
उम्म हम्म.
अ म्हणजे शिक्षण काय व्हय शिक्षण काय झालंय तुमचं म?
माझं बारावी झालेला.
बारावी झालं त्यानंतर
हा नंतर म ते कोरोना आलतं की कोरोनामुळं परत सोडून दिलं सगळंच.
. होय कोरोनामुळे सगळ्याच हे झालं ऑनलाईन झालं त्यामुळे काही हेच झालं नाही सगळे.
हम्म जाऊद्या म्हटलं तर कुठं चार-पाच वर्ष तर तेच होतं की कोरोना कुठं.
होय सगळं ऑनलाईन होतं. त्यामुळे काय नाहीत माझं पण झालंय अ पी जी डे एम एच बी झालेय.
हा हा.
मग काय लगेच प्रेग्नेन्सी वगैरे राहिली त्यातमध्ये राहूनच गेलं.
हा तसच होतंय ते तर झालंय की झालं मग.
होय तेच ना. सगळंच पाहिजे ते पण पाहिजे ते पण पाहिजे मग सगळंच होत नाही ना.
हा आणि लेकरं मोठं झाले की जरा काय वाटत नाही हे लहान असते जरा लक्ष द्यावं लाग
लक्ष द्यावं नाहीय राहत नाहीत ना मेन कोण म्हणजे कुणाकडं. आई-वडिलां शिवाय कोणाला राहत नाहीत आई-वडील लागतातच.
पण दोघं असलं की म्हणजे फक्त आईवडिलांचा सवय लाग
हो आमच्या घरी सगळ्या असून पण तिला सवय नाही फक्त म्हणजे राहते दिवसभर. आई लागतेच असं हो तेच सुस राहत नाही आता मोठी झाले की जायचा आपण पण घरात राहून पण काय कामं झाले की दिवसभर मोकळच की काय आवरतेय पटपट काय हे करायचं नाही.
हम्म घरी काय म्हणजे स्वतःचा बिझनेस वगैरे काय करत नाही तुम्ही?
आमचा बिझनेसच आहे स्वतःचा. लाभे लाभेगिरी आमची स्वतःचेच संस्था आहे गं घरीच आहे त्यामुळं कधी पण आ गेले तर चालतय ना.
हा ते पण आहे.
हां. उन्हाय वाळण वगैरे काय केलंय काय?
काय नाइ नाइ काय नाइ अजून
हा हा मुलांच्यातन कु ट हुतय पटपट थोडं थोडं आपल्या करत राह्याच आमी पण थोडं थोडं केलंय
हा
अजून हाय बाक थोडं तेंच्याकड लक्ष द्यायला लागत तेंच्याकड लक्ष ऊन देऊन मग सगळं बनवाय लागत नइ त मदी मग सगळं करतात ते
आणि हे पण सोडत नइत सगळं म्हणजे पाहिजेच तेंना आमी जे करतो ते ते करायला येताते
होय चपाती वगैरे केली की ते गोळा पाइजे हेंना द्यायचंच ते पाळपोट पाइजे सगळं पाइजे मी करणार करणार आपलं चालू असत तेंचं हम तिला वेगळं काय अस रेसिपी वगैरे काय करुन वेगळं घालताय काय बाळाला तुमच्या
बाळाला होय तिज काय नसतंय तसं म्हणजे जेवतेे मी म्हणजे आमी स्वतःसाटी जे बणवतो ना म्हणजे ते खाते तिज काय म्हणजे असं खायचं वगैरे काय नाही नाही नाही
हा ते बारीय एक मुलांचं नाई तर अ वेगवेगळं रोज लागतं ना मुलांना
नाइ नाइ तिचं असं काहीच नाइ म्हणजे जेवते तिन सगळंच.
हा हा रोज कस मुलांन नाहे उप्पे, पोहे उपीट तेन नको असता रोज वेगळ वेगळ काइतरी मोबाईलवर बगतात आणि तेच मागतात. हे द्या, ते द्या अस. हा ह.
राय शेवगा वगैरे असतंय ना ते थोडं. काडुन म्हणजे थोडं शिजवायचं तेला साईडला मीठ घालून मग ते द्यायचे जरा पौष्टिक पण असत लेकरांना.
होय आपल्या क आपलं कसं जरा तिकट असतय ना म ते अजून लहान मुलांना कुट तिकट एवड सन हुतं.
हा नाइ साईडला शिजवायच ते आणि मिटात थोडं.
हा तेच ना तेच हो आणि घरचं ते घरचंच असतं ना. तेच तेच खाऊन पण ते कंटाळतात. हो ओ. आ हॅलो!
हा बोला येतो येतोय ना ऐकू.
हा येतोय.
हा तुमी काय बनवता मग लेकरांसाठी म्हणजे काय वेगळं असं.
वेगळ काय असत कदीतरी चपातीच ते वअ चपाती गरम गरम करायची नंतर ते मिक्स मिक्सरमदे बारीक करून तूप, बडीशेप, गूळ वगैरे घालून वेगळं कायतरी द्यायचं रव्याचा डोसा असं वेगळं. स्मूदी वगैरे असं, केळाची वगैरे कसं
हा हा!
ते द्यायचं मग वेगळं. कायतरी वेगळं आपल करत राहायचं.
हो हे माज्या मुलीला कसं नवीन असं काय खायचं जरा सवय नाइ तिला म्हणजे हाय दरोज च जेवते सगळ व्यवस्थित.
हा पण भायरच वेगळं नाय तीला वेगवेगळ केले की आवडतय. बीटचा पराठा वगैरे, बटाटा पराठा. पनीर पराठा असं केलं की खाते काय नाही. वेगळं पाय वेगळं वेगळ तेच तेच खाऊन कंटाळतात ना.
हो हो ते पण आहे.
हो.
म्हणजे मी माझं कसंय मी सेपरेट काय बनवत नाही. म्हणजे कसं मी आसयला ती पोरगी आणि आम्ही दोघं. मग तिर तिज पण म्हण हा मग तिचं पण काय म्हणजे असं खाण्यापिणे एवढीच आहे. पण काय असं
नाही. तसच पाहिजे मुलांच सगळं पाहिजे खायला. नाहीतर मग वजन वगैरे वाढव, शाळेतून कसं रूल असतात ना, हेच बनवून द्या. तेच बनवून द्या. नंतर एक सवय लागते ते मुलांना पण.
हो.
त्यांच रुटीन मग ठरलेलं असतं, त्या आठवड्याच. हे हे द्या. रोज काय रिपीट करायच नाही. तोच पदार्थ आठवड्यात रिपीट करायच नाही. असं पण असतं ना शाळेत.
हो आणि खायचं पण सगळं सवय पाहिजे लेकरांना.
की जे मुलांना हो. हिला दूध वगैरे दही, ताक ते जास्त आवडतं.
हो हो.
हा ते एक आता उन्हाळ्यात बरं असतंय.
शरीराला शरीराला पण चांगलं असतय ते काय. हो.
हा. वेगळं काय असं म रेसिपी वगैरे काय? काय घरी काय बसून काय बिझनेस वगैरे करता की नाही?
बिझनेस काय असंच कराव म्हणते. ठरवते, होतंय. परत नंतर थांब ग एक मिनिट पिल्लू. आणि कस मा इथं ह्याना. मध्ये म्हणजे माझ्या मिस्टरांना पण बर नव्ह त मग गावाकडे गेलेलो आम्ही तीन महिने. मग त्या आधी आमची आ जी पण होती. ती आजी पण सिरियस होती वारलेलं. मग तीन- चार महिने तिकड, म्हणजे त्या आधी मी एक हा पंधरा पंधरा वीस दिवस झालं ते एक सुरुवात केलंत मी ते गळ्यातलं बनवत होते ते.
हा घरी राहून काहीतरी बनवत राहायचं आपलं. तेवढच हे, हा हा.
वगैरे करत होते. मग नंतर ते आन् कुठलं तर काम घेतलं ना हातात. मी करावं, बनवा म्हणजे बनवावं स्वतः मग काय गावाकडेच जायचं होतंय माझ सारखं.
हो ते गावी असतात ना त्याच्यामुळं. सगळं काहीतरी कार्यक्रम वगैरे असतो.
हा. आणि आमचं कसं आहे गेलं की गावाकडे एक -एक महिना तर सहज जातो. ते मग ते नंतर नकोच वाटतय करायला.
हो. एकदा मूड गेला की त्यातला मग गेलाच.
माझं तर असं झालंय, मी काय तर अस बनवावं कराव म्हणून सगळं आणते आणि बनवते. झालं गावाकड गेले की सगळं थांबते माझं तिथंच.
हो म त्यातनं सगळं इंटरेस्टच जातो ना परत आपण जर करायचं म्हटलं
हा आणि मला पण खूप खूप आवड आहे. म्हणजे असं काय पण बघुन बनवायचं करायचं.
हा हा म्हणजे आता कसं मायक्रोनचं तोरण वगैरे, झुंबर, त्याला पण डिमांड आहे ना मार्केटमध्ये पण. लग्नाच्या वेळेला पण घेतात ना.
हो हो घेत्यात. पण ते काय मी बनवलं नाही. पण असं बाटलीचं वगैरे फुलदाणे वगैरे बनवते बघा ते तेवढंच घरी शो साठी जरा चांगलं वाटतंय म्हणून बनवून ठेवायचं.
होय आपल काहीतरी करत राहायचं वेगळं वेगळं. मगं आपण केलं की, की बाहेर ब म्हणजे ऑर्डर वैगैरे जरी आली तरी आपण करून देऊ शकतोय ना असं.
हो हो हा आता मी बनवून ठेवलेय घरी म्हणजे येतेच करते ते. किती छान बनवली म्हणत्यात मला पण एक बनवून द्या म्हणत्यात असं.
होय ते एकदा आपण आपल्या घरी कोणतरी आलं ना बनवलं की बघितलं की ते आपल्याला पण हे करतात ना, मग ते दुसऱ्याला अस वाढत जात ना आपलं पण.
तेच की.
हा, आणि काय? हा छान आहे मग आवड आहे. सांगते मी पण मग. कॉल करून.
काय म्हंटलात?
आवड म्हणलं छान हाय म्हटलं आवड बनवतेय तुम्ही सगळं.
हो हो तेच की
म काय तरी करत राहायचं. एकट्याच्या पण ह्याच्यावर अ सगळं होत नाही ना घरचा खर्च, मुलांचा खर्च.
होत नाही हो, आणि कसं लेकरं लहान असल्यामुळे काहीच होत नाही हे लई पिडतेेत आपल्याला.
दवाखाने वगैरे काहीतरी असतच ना लहान मुलांचं पण, सारखे आजारी असतात.
हो, तुम्हाला किती आहेत? मुलं म्हणजे.
माझला लहान मुलगीच आहे एक आता. पहिलीच आहे? नाही नाही लहान मुलगीच हाय.
मुलगी आहे का हा हा, हो मला पण मुलगीच हाय.
हा हा
हम्म
ह हा
सगळं आवरलं का नाही मग घर वगैरे.
होय आवरलं की सगळं
हा हा
हमं
हो हो चालतय हा. तू ओरडू नको अद्विता.